हॅलो हां.
हॅलो म्हणलं काय करतोय?
काय ऐकूच येईना मला
अरे कानाजवळ पकड तुझा फोन थोडासा, हां आता ऐकू येतोय ऐकू ये तोय
भाई मग तिथून तुझा आवाज येऊ राहिला, पण इथून फोनात नाय येऊ राहिला.
हां येतोय ना आता?
हां भाई.
हां म काय झालं आता तुझं? अरे फॉर्म भरला का नाही म्हणलं, अजून झालं ना तुझं सगळं?
फॉर्म झाला भरून सगळं.
मग आता पुढं काय करतोय? कोणतं कॉलेज भेटणार आहे काही बघितलं का तू?
बघितले का तू? काही नाही बघितलं. काय ठरवलं नाही अजून, हां? कोणती फिल्ड घ्यायची म्हणल? काही ठरवलं का नाही तू काय म्हणजे काही? ठरवलं नाही, जी भेटली ती.
आं
जी भेटली ती, हां. काय आता भगवान म आणि याने कुठे घेतला? घेतलं का ह्यानी नाईंटीनी? मुंबईचं काय नाईंटी माझ्यासोबत किती मायला. अनिकेत
एआईडीएस
हां हां एआई मध्ये लई अभ्यास आहे घेऊन तरी काय करू? भेटत असली तरी नाही घेणार, माझा एवढा अभ्यास काय करायला हम्म. जाका तब्येत खराबय यार.
झालं नाही की मग
अरं कुडं गेला.
नाही म्हणतो काय तू, काय बोलायचं तुला? रठथ म्हणतो काय तू, बोल ना.
तीन दोन एक झाला रे भाऊ टाइम.